हां बोला.
बोला झालं का जेवण? हो झालं काय चालू आहे?
बस काहीतं नाही आता झोपायची तयारी होती.
हो काय यावेेळेस जात नाह हा मग एकादशीले तीर्थले कुटं?
पाहूना आता विचार चालू आहे जायचा, अम् पाणी पाणी पाहून आता पाणी पाहून विचार पाहला लागेल आता पाणी काय म्हणते तं.
हां आता आपल्याकडे कसं वातावरण थोडंस पाण्याचंच राहते की नाही? एकादशी म्हटलं म्हणजे सध्या पावसाळा चालू आहे ना?
हो
हा आता पाणी पहून वातावरण आता प मग कसं होते काय होते तर मग पाणी बहून
हा
आता ते कसं गाडी वर जाया लागते आपल्याला आपली इथं तर काही मोठी गाडी वगैरे नाहीये. आणि बसनी जातो म्हटलं तर बसने तर मग सगळा दिवसच जाते. आणि एक तर गर्दी राहणार हा गर्दी खूप राहणार आहे म्हणून म्हटलं पाऊ आता मग पाण्याचं वातावरण प ह इथल्या इथं जवळपास कुठं जाऊ म्हटलं मग
हा चालते ना शेगावली गेलच चालते
हा जाऊ म्हटलं
तेच पंढरपूर आहे
हो तेच पंढरपूर आहे जवळपासच
हम्म ह
वजेगावला चोरी झाली पाहिली का त न्यूज
होव, पाहिली ना.
होव, चोर सापडला तो?
सापडला काय?
हा सापडला त्यो.
काही करतात, बाई लोक अशी चोरी करून काय फायदा य म्हणा बापा जलमाल पुरते काय?
देवाच्या ठिकाणी ते ही
पण ते काही जन्माले पुरते काय, अशी चोरी करून काहीच फायदा नाही दोन दिवसात चोरी जन्माले पुरत नाही ना पुरत नाही, नावाची बदलामी.
हम ह.
त्या विषय म्हणा काम कर चांगले, आदरांज इज्जत न राय
हम आता लोक तेच त्याच नजरेने पाहितील ना म्हणजे खूप गर्दी होती, त्यांनी पकडलं होता व्हिडिओ होता, मोबाईलवर पाहायला मी.
हा ना किती खराब गोष्ट आहे, ती जो तो चोर चोर चोरचं करते की नाही आता
हा शेवटी चोरच म्हणते, आता कारण तर दिसला तर लोक हेच म्हणतील, ना की हाच हाय चोर याने
त्याले त्याच्या नावानी आता चोर नावासना ओळखतील.
हा ते येले खूप हे महागेच्या होत्या म्हणताय, त्या. देवाच्या ज्या पादुका होत्या, ना त्या
हा
हा त्या म्हणजे त्याच्यावर जरी चांदीचा पत्रा लाढलेला होता, तो चांदीचा पत्र असा म्हणजे महागीचा होता, तो.
हा ब चांदीच्याच होत्या समजा
हा घंगाड भेटलेलं होतं, तिथं चांदीचं म्हणजे ते दानचं दिलेलं होतं, एका जणानं
त त्या ते सीसीटी टिव्हित सीसीटी टिव्हित दिसल्याच्या मा ज्या मते.
हा सीसीटी व्हीत दिसला, ते आणि त्याला हा सीसीटीव्ही दिसल ते पण मग त्याची ओळख नव्हती, पटली त्यानी तोंडाला बांधलेलं होत ना.
पकडलं कस काय काय माहित?
ते त्याचे ते जे डोळे आहे, ना ते डोळे दि -त्या सीसीटीव्ही मध्ये. तर मग ते काय केल माहित हाय, काय त्यांनी ते स्कॅन केलं. ते पाठवलं त्यांनी ते ह तर मग ते पोलिसांनी ते स्कॅन केले, स्कॅन करून त्याचा जो डायरेक्ट आपले- आपले डोळे वगैरे स्कॅन केले हायत ना आपल्या याच्यावर आधार कार्ड वर
हा.
डोळे, हाताची बोट वगैरे आपण स्कॅन केलेलं आहे ना, सगळं.
हा.
तर ते स्कॅन केले ति डोळे ते स्कॅन केले, तर त्याचा पूर्ण पत्ता आला त्याच्यावरच कमप्यूटरवर त हा. तो पत्ता आला तर मग त्यांनी ते डायरेक्ट त्याच्या घरीच गेले, मग की बा हाच व्यक्ती आहे म्हणून.
मग काय, म्हले मग तो?
ह्याला आणलं तिथं पकडून ते देवस्थानवर व्हिडिओ दाखवला, त्यांनी व्हिडिओ स्थान देवस्थानवर आणलं. त्याला डबल परत, ते रुमाल बांधून त्याला म्हटलं सांग तु चोरी कशी केली दाखव, आता रिअल मध्ये.
आ
तर तो ते हे दुपटा वगैरे बांधताना दाखवला, तो तसा आणि पोलीस म्हणे चल म्हणे माझ्या मागं कसं दाखव म्हण व्यवस्थित.
बापरे! यालेच म्हणतात, मग इंटरनेटच आता लोक ल हे झाले नाही.
क किती जमाना बदलला बावर म्हणजे, किती पटकन चोर पकडून काढला त्यांनी
हा खरंच लईस लवकर फास्ट फास्ट
खूप चांगला हम् चांगला शोध आहे पण खरंच
हा
हम्म म्हणजे कोणता माणूस आहे आणि काय आहे बरोबर सगळं एका एका क्षणात सगळं मोबाईल वरती त्याच रेकॉर्ड दाखवलं की हात गावात नवा सहित
नाही तर किती महिने लागत होते
हा शोधलागेयला एक तर सापडला असता की नसता सापडला कोण खयला
हा ना आता दोन दिवसाचीच तर गोष्ट आहे वाटते ते
हो सतरा तारीखला झाली त मराठी चोरी ती
हो आजची वीस तारीख दोन तीन दिवसात तीन दिवसात असत चोर पकडला
तीन दिवसागच पकडला सत्रक इथ झालं हो नाही नाही एक तर ते मा चोरीचा माल असते तो चोरीचा माल एक तर लवकर तो विकू शकत नाही
हा
हा कारण तो चोरीचा माल असते ना नाही तर ते संस्थांच्या समजा कारण ते पादुक का बनवलेल्या होत्या आणि ते जर समजा तो मोडाला गेला असताुठं विकायला गे गेला असता त्याची चौकशी झाली अस त ना
हो त्याच्या घरात ठेवले असतील त्यांना
ह घरातच असतील ना तर कुठं ठेवल्याच नाही पण घरातले दिसल्या नसेन का ते घरातले लोक असतील ना त्याच्या घरीच अस त को ना कोणी
हा मग आणल्या का त्याच्या घरून त्या पादुकाा
बहुतेक आणल्याय मला वाटतं ते पोललीस होते आणि तिथं म्हणजे फक्त एवढा व्हिडिओ दाखवला किंवा त्याला पकडल आणि संस्थांमध्ये आणलं त्याने आणि त्याला ते डबलडोल समजा त्यांना कसं केलं होतं हे समजा त्यानी करायला लावलं रिअलिटी तुम सांग कशा नेल्या म्हणूनथो
ग त्यांनी डबल रिपीट करून दाखवलं
हा दाखवला ते ह् हा अशा प्रकारे आलो मी असं केलं म्हणून
आणि ते बारदरण डबल डबल करून दाखवा
मी तर म्हटलं ते याच्यावरून कायम बाईक वून कारण तो बाईकवरून गेला की नाही ते मोबाईल सीसीटीव् मध्ये म्हटलं त्याचा नंबर वगैरे हे झाला सेम दिसला अस पण त्याच्यामध्ये नंबरही नाही दिसला त्याच्यात मी पाहिलं ते असं तर म्हटलं काय वाट भे दिसला असे नंबर वगैरे तर म्हटलं खर बाईक हम्म नंबर वगैरे ह नंबर वगैरे हे केला सम झाली
हा वाातच पकडला
हो हो बरं ना पटकन झालं नंतर तेवढं म्हणून म्हटलं मोबाईलच्या व वे द्यायला खरत आहे आजकाल मोबाईलमध्येध्ये सगळा शोध लागते काय होते काय नाही काय करायचं
होा खरंच आहे मोबाईल कामाातच आहे
हा बरयनम
हा
हम्म आता सगळा अभ्यास वगैरे मोबाईल व समजते आता आपल्या वेळेस होता का मोबाईल वगैरे एवढा
होा मोबाईल कामाची वस्तू आहे ना कामाची आहे
हा आता कसं मुलांना अभ्यास वगैरे करायचं म्हटलं की काही नाही समजलं तर मोबाईल व गुगल आहेच लगेच गुगलवरर सर्च करतात
हम्म ए आहे आला आता नवीन
हा हे आहे आलं कि बा मला माहिती सांग माहिती सां माहिती सांगितली तशी सगळी माहिती भेटते ना आता
हो हे य तलंच गाजलं.
हा.
हा. फायद्याचाही आहे ना मोबाईल.
हो फायद्याचही आहे आणि तस नुकसानकारकही आहे. काही कुठे म्हणा पण ते कसा चांगला उपयोग जर घेतला तर चांगला कामचा आहे तो.
ह फायदा करून घ्यायचा असला तर छोट्या छोट्या गोष्टीत नाही होते.
हम् फायदा होत तसं फक्त कसं आहे माहितीय का डोळे वगैरे खराब होतात त्यांनी म्हट तर ते कसं जास्त नाही हाताळायला पाहिजे कामापुरत फक्त जेवढं काम आहे आपल्याला तेवढंच आज तर सरांनी मेसेज टाकला मुलांसाठी कि बा मोबाईल कोणीच पाहू नका म्हणून अभ्यासावरर लक्ष द्या हा पटका म्हणजे पटकन मेसेज म्हणजे मुलांपर्यंत सर क शाळेत फक्त मुलांपर्यंत मेसेज द्यायची की बा तुमच्या घरी वडलां सांगा असं सांगा आणि मुलं त्यातले क काही घरी येईपर्यंत काही विसरून नाही जायचे ना. आणि घरी येपर्यंत पूर्ण गोष्ट ुडी सांगायची कि बा असरांनी असं सांगायच. सगित आता हे झा कं आता मोबाईल वर मेसेज टाकय की आपल्याला सगळी गोष्ट माहिती पडते. शाळेतली किंवा आपल्या शाळेत काय चालू आहे आपले लेकर काय करताय की तुमचा हा मुलगा अभ्यास कर ते नाही करत त्याला किती मार्ग भेटले काय झालं.
तो जरी भुलला तरी ते मेसेज सांगू शकते.
मॅसेज सगळ सांगतात. म्हणजे सगळच माहित होते.
हा.
शाळा किती वाजेपर्यंत आहे कशी आहे.
सुुट्टी आहे नाही आहे.
हम्. आधी कसं ब्लॅकबोर्ड व लिहून द्यायचे किंवा बा वर्गात नोटीस या्यायची वाचून दाखवायची.
हा.
होत होते या आधी आता कसं नाही.
दाय फरक पडला पहिल्या जमान्यात नातात.
हम्म आता सगळं इंटरनेटच युग झाला ना आता
हा.
चांगला आहे म्हणा. एका दृष्टीने इंटरनेटच युग म्हणा पण जास्त ह त्याच्यामध्ये नाही गुंतून राहायचं मग
नाही जास्त वापर नाही पाहिजे त्याचा कामोकामीे वापर पाहिजे.
जास्त जर गुंतल तर मग काय घरच बाकीचा काहीच उपयोग नाही ना, मग मग फक्त काय मोबाईल हाताळलाय ना हाती.
हम् तर रेखाम राहापेक्षा ह्या बी हे काही काही नवीन येत राहते ना हे ह ऍप चांगले आहेत बरं.
ह हाताने लिहिणं वाचने आला पाहिजे ना मग असं म्हणण. की हाताने आपण जसं लिहितो, आपलं अक्षर सुधारते आपलं लक्ष चांगलं होते. हे मग काय नेटवर सर्च करून आपण बोलून स्पीकरवर बोलून तसच टाईप होते.
हा.
पण मग लिहिता आलं पाहिजे ना, त अक्षर समजलं पाहिजे आपल्याला कि बा हे अक्षर असं आहे की अक्षर ओळख समधा राहते तेवढ्याला
हा.
नाही तर मग काय गुगलला सांगितलं हे बरोबर आहे तर ब आहे. आपण बोलल तसं चालच ब त्याच्यात तसं थोडी आहे.
ह.
सगळ्याच गोष्टीचा शोध चलग काही काही हाताने बी लिहिलं पाहिजे वाचलं पाहिजे. जे आपल्याला येते ते आपल्या मनाने केलं पाहिजे काही ना, काही मनाचंही म्हणजे काही ना, काही त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या बुद्धचा वापर होतेन त्याच्यामध्ये. एवढा सजम
हा.
जास्तच मोबाईलवर अवलंबून नाही राहायच.
नाही म आता त्या पाठात ते पाठात कसा आहे तो पाठ वाचला कि बरोबर त्याचे उत तर प्रश्न त्यातच मिळ सापडतात ना.
हो हो.
हम्म.
म्हणजे परीक्षेत एवढं भारी जाते परीक्षेत एवढं भारी नाही जात ना म हम परीक्षेत एवढं भारी नाही जातलं मंग ते आपण वाचलेलं असल की आणि हे कसं डायरेक्टली सर्च केलं की मंग आपल्याला ते भारी जातेना कि बुआ आपण काय सर्च केलं होतं आपण वाचलंच नाही आपल्याला माहितच नाही असं होतयन ते.
हो तसं होतेच ते म्हणजे हातान डोळ्याखालून जायल असले क बरं रायहते.
हा ह म्हटलं वाचलेलं कसं आणि ते. ऑल ऑलरेडी आपल्याला मोबाईलने सांगितले की कसं ऑलरेडी सांगितलेलं लवकर पाठांतर होत नाही वाचलेलं पाठांतर होते.
हा बरं ठीक आहे.
हा हो ठीक हे ठीक हे.